दूर
हॅलो, काय करायलाय?
बोल, काय नाय. हा बोल की.
जेवलीस काय?
हॅलो! जेवलो की तू?
जेवूनच बसलोय बघ,, जे उनच बसलोय, येतोय काय आवाज?
याय लागलाय
आण काय नाय बाय निवांत.
हां.
ती संगी दिसत्याली, केव्हढी जाड झाल्या व नाय.
होय लय जाड झाल्या
अवघडाय तिचं अता आता
जीमला जात्या आणि काय मग, बाबा तू बी ये मी पण निवांत.
अं दुका लागल्या वर आज काय समजना ते कोर्टात गेलेलो ना मग कोर्टात वकील आला होता उद्या पंधरा अ वीस हजार रुपये द्यायचेय, मग पप्पांना सांगितलंय आमच्या. आमच्या पप्पांकडनं त्यांना काहीतरी डिलिव्हरीला दिलेलत वाटतं गं उधारी. देतो म्हटलेलंत, मग पप्पांना सांगितलय
आता मग
फ्लॅट असं म्हणून, पप्पांकडं पण पैसे नाहीत गं, मग तुला म्हणजे जामीनचा वकील फास्ट बघणार गं, नाहीतर पैसे तटवलं की मग म्हणणार पैशे देत नाहीत पैशे देत नाहीत आदोकरांचा सासरा कसला आहे माहितीये ना हो तुला आमचा सासरा कसला आहे माहिती ना हो तुला चिंगूस लई वी चार करून पैशे घालतोय बाई सगळा. एवढ पंच्याहत्तर हजार रुपये पगार हाय तर काय उपयोग नाय होय म्हणून तर अवघड होते. पप्पांनी पप्पांनी तेज्या पैशे घेतले वाटतं गं मग ते सुद्धा द्यायचं.
हा.
दोन दिवसात द्याय लावल्या.
होय.
होय आणि बारसं घालायचंय सगळं करायचय नाव सुचव की बाई एक बाळाचं आता तो यायच्या आदोकार आम्हाला दा खला काढाय पाहिजे गं.
कोण
स्वप्निल. त्यो येऊस तर अगं ते दीड व एक महिन्याचा आत पण येऊ शकतोय दीड महिन्याच्या आत पण येऊ शकतोय मग काय विषय हाय माहिती आहे दारसर म्हणजे बारशाच्या आदोगर दाखला का काढायचाय की तीन महिन्यानं तर दाखला निघत नाय. तुम्ही एवढ्या उशीर काय करत होता असं म्हणतात गं म. महानगरपालिकेत महानगरपालिकेत जाय लागते नय.
मग का सुचवल्यास?
म तेच सांगाय लागलोय नाव सुचव जरा काय तर.
आमच्या त्या तनिष्का माहिती आहे काय.
हां.
आमच्या त्या नंदूबाई
माहितेयत ते
त्यांना जरा विचार की.
त्यानी वी म्हणत्यात काय ते क्रीयान्श
सिलांश
हां.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
क्रियांशच म्हणलेली वाटतं बाई मला फोन केलती श्रेयांश म्हणलेली वाटतं.
होय.
हम्म हा.
म कियांश
म तुमची सखी नंदुबाई म्हणते क्रिशिव.
क्रिशिव
हम्म ते नको बाई सगळे किसना किस हा क्रिशिव खरं सगळे किसना किसनाच म्हणते ए किसन्या ए किसन्या म लईच घाणेड वाट टेल होय की नाही.
हाव सगळी किसना किसनाच म्हणतील.
मग काय म्हणूनच तिला नको बाई म्हंटले हे नाव असलं.
होय म तू काय सुचवलस
मी ठरवलंय मला जर आवडतय कियांशच ठेवायचं खरं सगळे नको म्हणाल्यात
का
चिक्कीला पण आवडलय खरं बाकी सगळे नको म्हणाल्यात
ते आपण पाहूया
आता असलीच नाव आल्यात ग
अ
आता काय माहित काय करायचं आमचा सासरा कडला नको बाई स्वराज आणि पिराज ते जा आणि नाव आठव त्या आणि डो
असू दे की आणि काय म ठिवा काय तुम्हाला पट्तय ते
तेच ठेऊ
स्वातीच् ठेवा चालतंय आमी आम्ही आमच्या मुलगीच ऐक ऐका की आम्ही आम- च्या मुलगीचं नाव किनी श्रेया ठेवणार होतो
हा श्रेयश
माहितेय काय सुयश ठेव चालते
ते अयोध्यातलं पण एक मुलगा हाय त्याचं पण नाव आठवणा झालय
कोण मुलगी कट प्रिया आणि
आं प्रियांश
ठेव कि म
म बघूया आता काय मला तर काय समजणच बाई काय नाव ठेवायच
हू गुगल ला जाय च आणि बघाय
च आणि काय अगं गुगलला सगळे अशेच येत्यात कियांश आगस्य परत सांगतो तुला क्रि शिव क्रिश असलेच नाव येतात तुला आठवते तन्मय लहान अ बघ आणि तेव्हा सगळ्यांना सांगायचा क्रिश म्हणा क्रिश म्हणा क्रिश म्हणा क्रिश च नव
हा
मला अजून आठवते बाई
काय चालू हाय हा पोरग्याला पाठवत नाही तुला पाठवितात बाहेर
आणि
आणि काय मग काय नाही बाई तुमच्याकड
हा तू जरा नाव सुचव काय तर वेगळं
सुचवतो की जरा इंस्टाग्रामला तुला पाठवतो की
इंस्टाग्रामला पाठवू नकोस अगं एक नाव कुठलं तर असं सांग ते इंस्टाग्राम ला काय मी पण बघतोयच
म आता आमचं जे आम्हाला पसंद येणार हाय ते तुला येणार हाय काय
अगं हाय ग तस खर पाठ- ठव ग जरा
चालते बाई बघतो. आणि
चालते बघून मला सांग खरोखर कारण की अजून कुठलं बाई एवढ्या लवकर कुठलं. अजून जेवायचं आहे साडे नऊ
होय.
अजून वेळ आहे जेवायची जेवायचं थोडं जेवायचं.
काय नाही मग निवांत आहेस.
होय निवांत आहे. पाय दुख दुखाय लागलं जरा आहेत कि घरात. ह
ऐका ना.
पाय दुखाय लागलेत.
तुमच्या इकडं आण ढापं दिशीन पडले. तिला सांगायलोय पाण्यात जाऊ नको ओवी पाण्यात जाऊ नको ओवी. तर पाण्यातच ते कस शेवाळ होतात नाही. पाण्याच्या पावसाच्या पाण्याच्या आणि सांग य जाऊ नको ओवी पडशील जाऊ नकोओवी पडशील. तवर पळत गेल्या आणि धाप्प दिशीन पडल्या. ह
मग
ती काळी पॅन्ट घालून आल ती
मग पडली आणि मग
रड-रडली बिडली काय नाही हसाय लागलेली. स्वतःच खरं एवढ्या जोरात रड पडली आणि हासायला लागली मला आश्चर्यच वाटलं रडली कशी नाही.
नाही आता ती रडतच नाही.
व्हय तसच पाहिजे बाई स्ट्रॉग.
व्हय
कॅश काय काय पोरांचं तर माझं मूल तर एवढं सगळी नावजतात. सकाळचा मस्त आहे एकदम बरा अर्चना मामी दाखवत आलेली की.
हा. मस्त हेना दोन वेळा घातल्या तिनं काढूच वाटत ना तिला.
हा.
म्हणत्या मऊ आहे ना मऊ आहे ना म्हणून घातल्या त काढूच वाटन तिला स सकाळी पण आणि रात्री पण हा
काय सांगितलं माहितय आहे.
उद्या ओम बाळाचा बड्डे आहे म्हणत होती. काय ते
दिदीला ड्रेस
आवाज अडकाय लांगलाय.
येतोय काय आता? हा हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! पाच हॅलो!.... हॅलो!